ठेऊ?
हॅलो... हा ते झालं ना टाइम, त्यामुळे आटो कट... हा येतोय माझा येतोय काय, हॅलो
हा
हा, ते झालं ना साडे अकरा मिनिटं होतय त्यानंतर अॅटोकट होतं. हा होय होय.
होओक
मिळते हे हा.
अग आपल्याला.
हा होय माहिती आहे.
हम्म
मिळते ठीक ए
हा, आता मला हे, सत्यनारायण पूजेचं सांगा
हम्म... बरं, आपण जी श्रावणात पूजा करतोय सत्यनारायणाची त्या पूजेमध्ये मांडणी मध्ये बघा, काय काय साहित्य आपल्याला लागतंय तर कर्दळी पण चालतात, ऊस पण चालतात आणि केळीची खुंड पण चालतात तीन किंवा आंब्याचे डहाळे या चारीपैकी कोणतेही गोष्ट चालतात. जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण वापरू शकतो, असं काही नाही. की कर्दळीच पाहिजे ऊसच पाहिजे किंवा केळीचे खुंटच पाहिजे.
हुं.
आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि सगळ्या जरी वापरल्या तरी पण काही प्रॉब्लेम नाई. मग चौरंगावर आपण लाल, हिरवं किंवा पांढऱ्या कलरचं वस्त्र हंतरून त्यावर मध्यभागी तांदळाची मोठी रास करायची
हा.
त्याच्या पुढं दोन दोन खाऊची पानं अशी पाच पानं, पाच हे वाढा, विडे मांडायचे हे दोन दोन दोन दोन दोन अशी
हा.
त्याच्यावर मग क्रमानं खारीक, बदाम, सुपारी सुपारीखाली एक रुपयाचं नाणं
हा.
असं सगळं मांडून घ्यायचं पाचही वीड्यांवर
हम्म.
आणि पाचही विड्यांवर एक एक केळ मांडायचं हे झाले विडे, त्या विड्यांच्या बरोबर मागं पाच फळं मांडायची आणि मध्यभागी जे आपण तांदळाची रास केल्या, त्यावर कलश कलशात एक सुपारी एक रुपयाचं नाणं, अक्षता, हळदी कुंकू फूल अष्टगंध परत खाऊची पानं पाच किंवा सात आंब्याचा डहाळा हे घालायचं त्याच्यावर मग तामान भरून अ तामनात तांदूळ भरायचे आणि ते तामन ठेवायचं. आणि मग मध्यभगी दोन खाऊची पानं ठेवायची. कामनाथ आणि त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती आणि त्या तामनामध्ये आठ दिशेना आठ सो पा मांडायच आणि त्याच्या बाजूनच नवग्रहाच्या सुपाऱ्या पण मांडायच्या त्याच क्रमान आडदशांच्या जशा मांडल्या तशाच आणि बरोबर बाळकृष्ण समोर एक अशा आत मध्ये झाल्या नऊ ग्रहाच्या नऊ सोपा्या आणि बाहेर झाल्या आठ दिशांच्या आठसपाऱ्या तर ही अशी या पद्धतीने मांडणी झाली
हा.
मग पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आ... ह्यासोबतच एक बा आपली ह्यांची पण मूर्ती ठेवायची, गणपतींची नसेल तर सुपारी पण ठेवली तरी चालत्या
हा.
पूजेच्या दक्षिणेच्या बाजूला, हम्म आणि मग पूजेची सुरुवात आपल्या जे आपण पूजेसाठी पाणी वापरणार आहे त्या पाण्यामध्ये गंधाक्षता अर्पण करून विनंती करायची. की मी पूजेला सुरुवात करणार आहे आणि मग त्यानंतर ना दिवाबत्ती करायची. आणि पूजेला सुरुवात करायची कापाळाला हळदी कुंकू लावून पुरुष असेल तर अस. ंध लावायचा त्यानंतर ना मग जी आपण गणपतींची सुपारी किंवा मूर्ती जी मांडल्या त्यांना पाण्यातन थोडस अभिषेक करायचा. अ फुल घ्या किंवा बेलपत्र घ्या किंवा तुळस घ्या तुळस गणपतींना चालत नाही. दुरभग्यची
हम्.
किंवा फूल पण चालतय बेल पण चालत त्यांना थोडस पाणी शिंपडायचं त्यांना गंध अक्षता हळदी कुंकु फूल दूपदीप दाखवायचा आणि गोड खोबऱ्याचा नैवेद दाखवायचा ते झालं की मग जो आपण कलश मध्यभागी मांडलाय. त्या कलशाला गंध अक्षतः हळदी कुंकार पण करायचं त्यानंतर तर ना आपण जे तांबणार पहिला मी जे सांगितले आठ दिवसांच्या आठ सुपाऱ्या तर पूर्वेपासून सुरुवात करायची आणि प्रत्येक सुपारीवर दोन अक्षर घालायच्या. आणि त्या दिशेचं नाव घ्यायचं जसं की आता पूर्व दिशेची सुपारी तर पूर्वे देव महा अशी म्हणून अक्षधार पण करायची त्यांना गंध लावायचा. त्यानंतर नाग्नेय त्यानंतर न दक्षिण त्यानंतर न नैऋत्य मग पश्चिम मग वायव्य मग उत्तर म शान्य असं क्रमानं त्या सुपाऱ्यांची स्थापना गंधल अक्षता घालायच गंध लायची हे झाली स्थापना त्यानंतर राहिल्या आतल्या सुपाऱ्या म्हणजेच नवग्रहांच्या सुपाार्या
हम्म.
वगहांचे पण तसंच. पहिला जी समोर मध्यभागी बाळकृष्णांच्या समोर बरोबरची सुपारी आहे. त्या सुपारीला ती सुपारी झाली सूर्याची मग तिथ न क्रमानं नवग्रहांचा जो क्रम आहे त्या क्रमानं आपण प्रत्येक सुपारीला अक्षता घालायचा गंध घालायचा जर क्रम माहत नसेल. तर डायरेक्ट जरी श्री नवग्रह देवताभ्योन महा म्हणून जरी अक्षता घातल्या. तरी आणि गंध लावला तरी सुद्धा चालते हे झालं की परत मग सगळ्या सुपाऱ्यांना गंध अक्षर हळदी कुंकू फुलं बेलपान तुळस हे सगळं अर्पण करायचं धूपधीप दाखवायचं. आणि खडी साखरेचा नैवेद दाखवायचा.
ह.
आणि त्यानंतर न मग बाळकृष्णांच्या मूर्तीवर अक्षता घालायच्या मूर्ती उचलायची तामनात घ्यायची मृतीला पंचामृती ताना अभिषेक करायचा त्यानंतर श्री सुखत पुरुष सुखत किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा आपलं व्यंकटेश स्तोत्र किंवा हे काहीच येत नसेल तर ओम नमो होगं ते वास देवाय या मंत्राचा पाण्याचा अभिषेक करायचा ते झालं की गरम पाणी न स्वच्छ धुवायचे वरते
हम्म
मूर्ती दोन झालं की मूर्तीला जर वस्त्र असतील आपल्याकड तर वस्त्र घालायचे आणि मग त्यानंतर ठेवायची मर्ती परत ताबनात कलशावर मग मूर्तीला गंध क्षता हळदी कुंकू फुलं धूप दीप बेलपत्र तुळसपत्र त्र अर्पण करायचा आणि शि्याचा नैवेद्य दाखवायचा शि्याचा नैवेद्य दा झा समोर जे आपण पाच वड मांडलात पाच वेड्यांवर ठे ठेम ठेम ठेम पाण्याच पाणी सोडायचं आणि मग विनंती करायची बाळ प्रृश्न ना ती ही जी मी पूजा केली ती ही तुम्ही स्वीकार करून घ्या माझ्या घरात सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा नांदोदय माझ्या घरात लक्ष्मी टिप दे लक्ष्मी येऊ दे्या आणि लक्ष्मी दे त्यानंतर सत्यनारायणाची पोथ वाचायची पोती म्हणजे पाच अध्याय आहेत पाचचे अध्याय व्हायचे आहेत प्रत्येक अध्यायाला अध्याय वाचताना थोडी थोडी थोडी फुलं बेलपत् पत्र वत तुळशी पत्र अर्पण करायचं आणि व्यवस्थित अस ताबनात सजवायचं ते दिसायला पण छान दिसेल या पद्धतीनं
हो
होती वाचून झाली पाच अध्याय वाचून झाली की मग जर आपल्याकडं तुळस जास्त असेल तर विष्णु सहसत्रनाम किंवा विष्णूंची एकशे आठ नावं एक हजार आठ नावं म्हणत आपण तुळसार पण करू शकतो ते झालं कि मग धूपधीप दाखवायचं घरात जे आपण आणणं शिजवलं असेल त्या अन्नाचा नैवेद्य दाखवायचा
हम्
त्यानंतर शेजार पाजऱ्यांना प्रसादाला बोलवायचं
हम्
या पद्धतीने पूजा करायची दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्यासाठी दैव तचा नैवेद्य दाखवायचा आणि मग माफी मागायची काय चुकलं असेल तर माफी करा म्ह आणि मग बाळकृष्णाची मूर्ती उचलून बाजूला घ्यायची गणपतीची जर मूर्ती मांडली असेल तर बाजूला घ्यायची त्यानंतर आता दक्षला घ्यायच्या आणि अंतु श्री सत्यनारायण देवगणा से पूजा मादाय पार्थिव इष्टकामना सिद्धर्थ पुनरागमनाच्या हा मंत्र म्हणत
हम्म!
ते अक्षदाः हातातले जे आहेत त्या संपूर्ण पूजेवर अर्पण करायच्या.
प त्यानंतर मग सगळं निर्माल्य एका बाजूला सुपाऱ्या, खारका, बदाम एका बाजूला करायचं. तांदूळ जेवणात वापरायचे, कलशातलं पाणी तुळशीला घालायचं.
निर्माल आहे ते सगळं वाहत्या पाण्यात सोडायचं. वाहत्या पाण्यात सोडायचं म्हणजे नदी घाण करायची असे नाही. फक्त पाण्यात बुडवायचं आणि जिथं निर्माल्य कुंड आहे त्या निर्माल्या कुंडात टाकायचं.
आणि ते सुपार असतात ते
सुपाऱ्या परत पूजेला आपण वापरू शकतो परत वापरणं जर शक्य नसेल तर तुम्ही त्या सुपाऱ्या फोडून खाल्ल्या तरी सुद्धा चालतात
हमम
आहे पूजेत वापरलेली फळक केळी हे पण आपण काय सांग
हम्म
ह्या पद्धतीन करू शकतोय.
हम्!
आणि एवढं जर आपल्याला कळत नसेल तर मग ब्राह्मण म्हणजे सगळ्याच लोक त्यांना कळतय असं नाही म्हणून मग ब्राह्मणांना बोलवतात पूजेसाठी.
हम्म!
असं आहे.
अजून काय शंका?
नाही यातले तर काही नाही मला ते यावं. स्त्री सक्ता पुरुष सत्ता असते ना.
हम्!
ते जरा जरा चुकत मा जव उच्चार उच्चार चुकतात.
हम्म!
मग काय त्या त्यामध्ये म्हणजे संस्कृत जर वाचायला नसेल तर प्राकृत वाचायचं.
नाही संस्कृत त्यातल्या त्यात वाचता येत पण प्राकृत नाही वाचता येत.
हम् हम!
हम्म! म्हणजे अ बऱ्यापैकी जम क् फक्त जे ठराविक ठराविक शब्दात ना त्याचे उच्चार चुकतात.
बरं. ते मग जमत नसेल कारण उच्चार चुकून कुठलंही स्तोत्र मंत्र वाचन करून त्याच फायदा मिळत नाही. त्यामुळं ते वाचायचच नाही मग त्यापेक्षा मग विष्णूंचं कायतरी मंत्र आहे. लक्ष्मी आहे गायत्री मंत्र आहे तो घ्यायचा किंवा व्यंकटे मंत्र ते वाचायचं किंवा मग ओम नमो भगवत तेव्हा सुदैवाय हा पण मंत्र चालतोय.
चालतंय. ते आम्ही कस आधी पौर्णिमेची पूजा करत होतो पण ते जरा मध्ये बंदच झालं करायचं मगं आता परवा म्हंटली मम्मी की परत चालू करूया म्हणून.
हम्म!
हम्, हम्!
करू शकताय दोन्ही पद्धती सांगितल्या दोन्ही पद्धतीपैकी जी पद्धत तुम्हाला सोपे वाटतात ते करू शकतात.
चालेल. हम्म आणि काय मग?
काय नाही.
हम्म.
तरी प्रत्ये म्हणजे दिवसाला किती टास्क कंप्लीट करायचे असं काय टार्गेट असतय?
टार्गेट असं काय नसतय. आपल्यावर आपण एका दिवशी तीच कॉल पण पूर्ण करू शकतोय.
बरं आणि एखाद्या दिवशी कमी झाले तर?
हा चालत असं काय कंपल्शन नाही आहे की म्हणजे पण जितक्या लवकर पूर्ण होईल, तितक्या लवकर दुसरे टास्क येणार.
बर म्हणजे असं दररोजचं एवढं टार्गेटच आहे असं काही नाही.
नाही असं काही नाही.
हम्म जर झाले तर एका दिवशी एकाला पाच कॉल पण लागू शकतात म्हणजे जर सर्वर वर आहे ते.
हम्म.
हम्म. आता मा जा मे बी आता कॉल लागणार नाही तुम्हाला परत, कारण मग अशी एक कॉल हे झाला ना?
हा हा हा.
हम्म. मला आता डायरेक्ट उद्याच ट्राय कराय पाहिजे.
ब
हम्म. चाल
चाल
तरी ते सारख ऍप कनी रिफ्रेश करत राहा.
दररोज रिफ्रेश करा लागलोय मी सकाळ, संध्याकाळ. पण अजून काय टास्क आलेच नाही आता सात दिवस, तर झाले की मागच्या मंगळवारी काढलेलं.
हम्म. ते जरा आता थोड्या जणांना आल्यात आता थोड्या अजून चालू आहे ना प्रोस
हम्म हम्म हम्म.
हम्म.
बघूया कस काय?
आ कॉल कट होईल.